हॅलो
हॅलो हा आवाज येतोय
होय येतोय माझा येतोय
हा येतो येतो बोला
तेच म्हणलं ना म्हणून तुम्हाला म्हणलं सोशल मीडियावर सगळ जरा वाटतय पण इनडायरेक्टली इनडायरेक्टली एवढा मोठा आपल्यावर घात करते ना जे कोणाला माहित नाही कारण आपल्या एक मेंदूची एक सायकोलॉजी आहे
हा
तेंव्हा माणसाला डोळ्यान दिसतं
हा
तवा मेंदू विचार कराय लागतो तुम्ही ज्या गोष्टी डोळ्यान बघितल्या आहेत त्या तोपर्यंत तुम्ही त्याचा विचारच कधी करत नाही कुठतरी दिसलेल असतय
आणि अल्गोरिदम एक तुम्ही बघितला असशिला की आपण जे विचार म्हणजे आपण युट्यूबला किंवा गुगलला जे सर्च करतो ना की तेच डायरेक्टली इथं इन्स्टावर दाखवलंय जातंय मग जे आपण इथं काय तरी आता सोनम वांगचुकच मी मध्ये सर्च करत होते बाबा आपल्या इथं काय चाललंय बघायसाठी तर इकडचे जे रिल्स होते तर त्याला ते रिलेटेड होते म्हणजे असा सगळा डेटा ते एकमेकांना अस जॉईंट अस पण ते कॅच करते तिकड ती मेमरी आणि म ते आपण ते बघतो आणि म ते डोक्यामध्ये आपला विचार येतोय हे बरोबर आहे तुमचं म तशामध्ये आता हे इंस्टाग्राम हे कधी फेमस म्हणजे जास्त क कधी लोक त्याला म्हणजे अ फॉलो वगैरे हे सगळ करायला लागली तर ते करोनामध्ये तुम्हाला माहित असेल ते टिकटॉक होतं मग टिकटॉक नंतर बॅ टिकटॉक बॅन होणार बॅन होणार सांगताना लोकांनी सांगितलं की ही माझी आयडिया आहे आणि याला तुम्ही फॉलो करा मग तिथं ती लोक टिकटॉक बनवत होती ते इकड रील्स बनवाय लागली म्हणजे फेसबुक आहे इन्स्टा आहे व्हॉट्सॲप तर काय थोडीशी त्याला प्रायवसी आहे पण अशे वेगवेगळे ॲप आहेत जे लोक यूज करतात त्याच्यावर ते युट्यूबवरर पण आता आपण बघतोय डेली ब्लॉग वगैरे टाकतात पैसा मिळतो त्याच्यावर इतका हे हे कमिशन सबस्क्रिप्शन अन् हे हे ते ते म्हणजे लोकांना आता ते पैसा मिळ पैसा एक मिळवण्याचा एक मार्गच झालाय सोप्या पद्धतीने मिळत असेल तर मग का आपण ते कमवायच नाही असं लोकं विचार करा लागल्यात म्हणजे आता बघा ना आता तुमचंच बघा आता तुम्ही उठल्यानंतर सकाळपासून ब्लॉक चालू केला आणि रात्रीपर्यंत काय आहे ते टाकला आणि असं एडिटिंग वगैरे करून जर तुम्ही युट्यूबला ते पोस्ट केला हे आणि त्यातून जर तुम्हाला इव्हन असो एक हजार रुपये जरी मिळाले आता तुम्ही काय एवढे तुम्ही कष्ट जास्त त नाही ना घेतले काही वेगळे तुम्ही कं लगि काय नय तुम्ही सकाळी अगदी उठल्यापासून तुमचं जे काही रुटीन होतं तेच तुम्ही पूर्ण तुमच्या फॉलोअर्सला शेअर केला. आणि त्यातून तुम्हाला पैसा मिळतोय तर मग तुम्ही ते का सोडाल असं विचार करतात लोक.
होय की पण ह्या सगळ्यात माणूस हा विसरतोय ना म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मॉरल्स अनि इथिक्स नैतिकता आणि आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत हे मॅटर करत्यात. कारण तुम्ही तुमचे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी नसलेला दाखवयाच्या करताय आणि तुमचं बघून खूप लोक तुमच्यासारखं बघण्याचा विचार करतय जे तुम्ही तुमच्या आयुष्यात पण समाधानी नाही ते्हा तुमच्या आयुष्यात पण काही नाही ती पण पैसे मिळण्यासाठी तुम्ही दाखवाय निघाला. तुमच्या एका व्हिडिओच्या तयार करण्यामुळे शंभर लोक बघतायत शंभर लोक तुमच्या बघण्याचा विचार करता सथ तुम्ही चुकलाय हारलाय. असं वाटत नाही का तुम्हाला की आपली जनरेशनच लय वेगळ्या गोष्टी निघा हले्पक्ट व्हायला नाही.
बरोबर आहे वाटणं तर साहजिकच आहे मी पण विचार केलाय पण हे आता प्रत्येक जण विचार करायला. नसते ना सर आता बघा. तुम्ही कस डडीपली विचार करताय मग मी पण आता तुम्ही सांग त्यामुळं मी विचार कराला लागले मी डिपेंड करतेय की तुम्ही तो विचार करताय का मग तुम्हाला तेवढा वेळ आहे का मग प्रत्येक जण असं कोण करत बसत नाही की बाबा बघूया ते कंटेंट आणि काय रील्स तर आहे पण त्या रीलसच्या व्हीव्स मुळ त्या रिल्सच्या लाईक मुळं त्यांना पैसा मिळतोय त्याचा इफेक्ट आपल्यावर काय होतोय हा आता इन जनरली कोण जास्तीत जास्त विचार करायला बघत नाही की बाबा उलट ते तुम्ही बघितलं अस तिला ते गेट रेडी विथ मी समथिंग असं असग काहीतरी रिल्स असतात. मग ही साडी तुम्हाला लिंक असेल तर तुम्ही तिथं लिंक म्हणून टाका म्हणजे पाहिजेल असेल लिंक टाका मग तीथ आपण लिंक म्हणून कमेंट करतो मग ते असं असं टाकतात मग ते आपण खरेदी परचेस करतो. त्याचा जो ते कोड ज दिलेला असतो त्यातून त्यांना फायदा मिळतो हे आपण काय विचार करतो का. कॉस्मॅटिक मुलींचं बघताय प्रोडक्ट् वगैरे हे ते तुम्ही हे वापरा आणि याच्यातून फायदा होतो हे ते मग एखादी व्यक्ती आता तुम्ही ती कोल्हापूर
सोशल मीडिया आपल्याली प्रत्येक दिसणारी गोष्ट गोष्ट मला माहिती की सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्टी फक्त विकायच्या आहे कारण त्यातन पैसे मिळत आहेत म्हणून
हम् हम् बरोबर आहे.
बघणारा व्ह्यू करणार बघणारा की त्याला ते त्याला काय वाटतंय हर माझ्या संबंधित आहे हे माझ्याबद्दलच चाललंय. विचार करा आपण कॉस्मेटिक ब्युटिफिकेशन च तेवढं बाकीच प्रोडक्ट कधी घेत नव्हतं. पणाकुलं त्या इन्स्टाग्राम वर बघून खरेदी करण्याचं ऑनलाइन मागवण्याचं परचेसिंग पॉवर वाढल्या हे प्रत्येक गोष्ट मीडीयावर चालणारी फक्त विकायसाटी चालल्या जो विवो आहे ना जो बघतोय त्याला ह्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही
हा काहीच नाही म्हणजे एखाद्या आवडीची हा आप आपलं फॉलोविंग म्हणजे आपण ज्यांना फॉलो वगैरे केलेलो असतो आणि जस की आता तुम्ही यशीच सांगितला तसं कोल्हापूरमध्ये शिवानी आणि यश असं एक फेमस हाय कपल तर ती पण एक ती जी उमेन आहे ना ती असं सांगते की हे वापरा ह्याच हे वापर वापरात येत मग ती एक म्हणजे चांगली आहे ती पण जॉब करून बिझनेस केल्या तिचं पण हे अस आहे म ती सजेस्ट करते आहे म्हणलं की ते चांगलं पण तिला त्याच्या माग पैसा मिळत असतोय पण आपण जे व्हीवर्स असतो बघत असतो तर ते आपल्याला म्हणजे आवडत असते अँड लाईक आपण हे करत असतो हे ते आपण तिला काहीतरी एक आयडियल मानलेला असतो म तिचं जे काही असत ते आपण फॉलो करतो आणि आपण ते कमेंट करून मग ती लिंक मागवून घेतो म्हणजे का तर ती युज करते पण प्रत्येकाची स्किन टोन प्रत्येकाचं काही जे काय असेल ते वेगवेगळं असत हेचा आपण काय विचार करत नाही काही म्हणजे प्रत्येकाचं काय असेल ते वेगळं विचार कर म्हणजे वेगवेगळं असते ते टाईप वगैरे हे आपण काय विचार करत नाही ती युज करत्या ती ती घातली तीन ते मागवली म्हणून ते मागवायचं जसं की तुम्ही सांगितला सोशल मीडियावर म्हणजे सगळं विकायचंच चालू आहे ते बरोबर आहे अगदी
विकायचं चाललाय पण याच्यामागचा विचार कोणी केलेला नाही प्रत्येक दिसणारी गोष्ट फक्त विकायसाठी म्हणून दाखवायची कारण मी तुम्हाला काय म्हणलं सायकोलॉजीचा सगळ्यात मोठा रोल आहे आणि त्याची एकमेव गोष्ट आहे सोशल मीडिया तुम्ही विचार करा ना मला एक सांगा
हां
बालाजी केदारनाथ
हू
मध्य प्रदेश
हा
महाकाल वैष्णोदेवी असो परशुराम असो
हां
किंवा फणी मंदिरये ना ही मंदिर आपल्याला नव्हती होय त्यांना फक्त पुस्तकातन ग्रंथातन माहीत की एवढी एवढी मंदिर हायती आणि हे ह्या मंदिर काय आहेत कशी आहेत यांना कधी माहीत नाही फक्त ग्रंथातन पण माहितीयेत या या ठिकाणी हा हा देवी इथं हा अवतार घेतलाय इथ इथं मंदिर आहेत त्यांचे पण तू या ठिकाणी कधी झाड नाही पोत नाही तुम्ही तेव्हाच जाता जेव्हा देव तुम्हाला बोलवतो ही मंदिर कशानं फेमू राहिल्याती सोशल मीडियावर टाकायचं त्यांनी काहीतरी तिथ लाई म्हणजे. काय म्हणतो, आप. स्लोगन लाईन टाकायच की जेव्हा. हा जेव्हा माकद की. जेव्हा तुम्ही महाकालचं दर्शन घेता जेव्हा तुमच्या पाठीमागे महाकाल असतो. लोक आता महाकाल ला जायला लागले याच्या अगोदर तुम्ही कधी ऐकले महाकाल ला गेलेल्या मध्यप्रदेश वगैरे काही नाही कुठून माहिती झालं. केदारनाथ लोकांना माहिती न्हवत, एवढ्या डोंगरात हिमालयात आहे.
नाही हे सगळं सोशल मीडियामुळे म्हणजे एखादं ठिकाण. आता जस कि ते दंडोबा आहे ते, म्हणजे छोटी छोटी ती जेवळं असतात मंदिरं वगैरे हे ते. मग तिथलं जे परिसर वगैरे हे लोक काय करतात तिथं जायचं. तिथला व्हिडिओ किंवा ब्लॉग जे काही असेल. ते ब्ला हे ते, ब्ला ब्ला ब्ला. सगळं रील ला टाकायचं, पोस्ट करायचं. मग जेणेकरून त्यांच व्ह्यूज वाढणे मग आपण. तिथं जायचं मग आपण पण तसंच हे करायचं मग ते एकेक ठिकाण म्हणजे एक एक तर एकतर अकाउंट असेेत की त्यामध्ये स्पेसिफिक एका. त्या मंदिराचा वगैरे इतिहास सांगितला जातो. जसं की तुम्ही म्हटला आपल्याला केदारनाथ मंदिर वगैरे याचा इतिहास म्हणजे एवढं काही माहित
हो पण आता त्या सोशल मीडिया मुळ लोक विचार कराय लागले तना नाही मला केदारनाथला गेलं पाहिजे. तिथ जीव जातो म्हणजे त्याज आस आस आहे ते आहे की. युनिवर्हचेर गॉड गॉड कॉल्सिओ
गॉड कॉल्फ बरोबर आहे बरोबर आहे.
तुम्ही असं जात नाही हि लोकांना मिसलीड करत ना अहो इथ पोरासनी गावातल्या मंदिरातल्या. महादेवाला सोमवारच जायला होत नाही आणि तुम्ही केदारनाथला जायचे स्वप्न बघताय.
बरोबर आहे खरंच बरोबर आहे हा पण ते एखाद्या मुलगीला किंवा एखाद्या मुलग्याला गावातलं. महादेवाचं मंदिर कुठं आहे हे देखील माहित नसत पण ती स्वप्न बघते की केदारनाथला जायचय तर. काया सोशल मीडिया मूळ कातर तिथं असं अस टाकलेलं असते ते असंं लिहिलेलं असत त्यांन तिथे गेल्यानंतर हे होते ते होते असं म्हंटलं जातय हे बरोबर आहे अगदी म्हणजे मी पण बघितले अस खूप जणांना हे ते अस.
हम्म, म्हणून म्हणलं की मिसलिडिंग करणं म्हणजे जो काही गोष्ट आपल्याला दाखवतोय मग रिल करणारा असुदे अपलोड करणारा असुदे ब्लॉगवाला असुदे. त्याला सगळं ठीक हे कळना झाले की. आपण लोकांना खोट्या आशा दाखवतो आपण लोकांना मिसलीड करतो आणि त्याच पण जगण. अवघड करून ठेवल आणि आपण लय दुसरीकडे हे समाज घेऊन निघालोय
बरोबर आहे बरोबर आहे यावर म्हणजे. हे फक्त आपण विचार करतो पण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. चालेल झालेय दहा मिनटं तुम्ही करा आता कॉल.
होय होय.
हां ठीक आहे.